का हॅलो.
आवाज
हॅलो
मरंत बड
ह हो हम् असंच केला म्हटलं काय चाललं काही नाही विचारू ह म्हटल ते तुमच्या ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना अंतर्गत तपास नीला आले होते ना
हो हो आले होते ना मॅडम.
मग त्याच्यात काय काय बघितलं त्यांनी.
अ काही नाही मॅडम ते गटांचं बघितलं लखपती दिदीचं. किती ल पती दिदीच्या किती महिला आहेत. ऑनलाईन तुम्ही कस काय करताात. ऑफलाईन चे रजिस्टर आहेत का? क ऑफलाईन कसं लिहतात सगळ ते बघीतलं पण आणी परत ग्रामपंचायतीचा व्यवहार म्हणजे ते ग्रामपंचायती वाल्यांचं होत पहा ते त्यांचं वालं ते बघितलं आणि याच वालं अ दवाखान्याच होत ते ते त्यांनी त्यांचं बघितलं.
दवाखान्याच म्हणजे
ते नाही. का हो, मॅडम आरोग्याच ते हा आरोग्य विभागाचं ते याचं नाही का, अ गोल्डन कार्ड वगैरे ते बघितल अ कावा ते स्मशानभूमनी मराठी शाळा अंगनवाडी हे सगळं बघितलं त्यांनी
अच्छा
हा
आमच्याकडे न्यायाधीन उद्या येणार आहे आमच्याकडे
हो काी आमच्याकडे येऊन गेले ना
आमच्याकडे काय चेक करता काय माहिती
काही नाही एवढंच चेक केलं होतं मग आमच्याकडे सगळं व्यवस्थित होत पंचायतच व्यवस्थित होत अंगणवाडीचं बी आणि आपल्या तर बचत गटांचं सगळं व्यवस्थितच होतो पण
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
काय म आझून काय चाललंय
काही नाही सगळं व्यवस्थित आहे तुमचं काय चाललं
काय नाही सगळं व्यवस्थित
बाकी काय म्हणतात मग तब्येत वगैरे कशी तुमची
व्यवस्थित आहे तब्येत वगैरे सगळं व्यवस्थित आहे
ह ना तुमच्याकडे साकरीकडे एक मुलगी आहे अ ती तिकडेच राहते का हो आमच्याकडे दिलेली होती ब माझ्या भाात्याला
अ हो तिकडच आहे ना आता पुण्याला आहे ना ते
पुण्याला राहताय का येिऊन गेली का होती इकडं मग
हो येऊन गेले ना
हा का बा पत्ता पणणे बघा मला सांगत सुद्धा आणि ननंदबाई
हम्म नाही कधी चिन गेली ती आता एक वर्ष होन आला असेल बहथ साधारणत हो
ती तर एक वर्षापासून तिकडं होती ना
हा तिकडे होते थोडी प्रॉब्लेम चालू होते त्यांच्यावाले घरगुती
ग काय प्रॉब्लेम चालू हो तुमला काही सांग
नाही बर का ताई मला एवढं नाही सांगता येणार बर का कारण आता ज त्याचे घरातले प्रॉब्लेम राहता आपण काही ते विचारत नाही कोणाला नाही नाही नाही काहीच नाही मला काही सांगताय ना आम्ही चालू असत आता नवरा बायकोची बी
हा बाई नवरा नवरा बायकोच तर चालूच राहतो नवरा बायकोचे भांडण ते चालूच राहत सगळ्यांचच चालू राहतं ते
हम आपल्याला काय सांगता आणि आता आजकालच्या मुलीका ऐकून घेण्याच्या कंडिशन मध्ये राहत नाही ह् मग ते काय आता ते त्यांचे जुने विचारते त्यांच जुन झालं होतात आम्ही असं केलं आम्ही तसं केलं आता त्या काही त्या स्वतः कमवतात त्याच्यामुळे त्या स्वतः हे करतात ते थोडी कोणाच ऐकून घेतात
तेच नाव सगळं काही म्हणजे वेगळंच होऊन गेलं होतं ते ती पोरगी चांगली पण स्वभाव वगैरे मस्त आहे ति चंवाला
हा सगळं चांगलं आहे हो पण मग असतं ते जुने विचार असतात त्यांच्या असे जुने विचार ते नवे विचार थोडेसे जमले होऊन जाते ना ते
आ आता ते दुसऱ्या भाष्याचं लग्न होतं ना त्याच्यात त्यांची कोणती कोणतीच एवढी फॅमिली आलेली नव्हती. जेव्हा माझ्या बाचीचं लग्न केलं ना बाचीच्या लग्नाला सगळे आले होते तिकडेची तिकडची जेवढी फॅमिली होती त्या यांची तर सगळे आलेले होते ते. साखरीच्या पोरीची. चालूय फोन. हॅलो.